हॅलो
हॅलो
हा आवाज येतोय?
हा यायला या
बोल की काय करायल्यास?
शिवणकाम
शिवणकाम चालूय हा हा हा.
म आणि काय म हे झोपतोय की बाई आता दोन दिवस झाल झोपन झालय झोपल की माझ कामच होत नाय.
एकदा झोपून उठल की कंटाळाच येतोय
त्या नव्ह लय ह्यांनी गेलीत की नाय. बारा वाजता गेलो की, अ साडेबाराला म्हणजे झोपून टाकतोय दोन अडीच लाच उटून जेवतोय मग
आणि मग तेव्हा उठून करू वाटत नाही अग. निशाला गेलेलीस काय भेटायला? हॅलो हॅलो हॅलो हॅलो? हॅलो! हॅलो? धनश्री आवाज येतोय तुला? हॅलो! हॅलो!